तर? मस्त आहे तुम्ही कसे आहेत? खूप दिवसांनी कॉल केला तुम्ही
अ हो ना अगं चाललंय एक एक गडबड मुलांना सुट्ट्या बीट्या चालू असत काही
सुट्ट्यांमध्ये जास्त आणखीन त्यांची काळजी घेणं असतं
ह ह.
मग ती कशी एक रुटीन होऊन जाते लवकर उठा शाळेची तयारी करा डब्बा करा मग जा
तेच ना
तेपण प्रॉब्लेम होऊ जातात रोज रोज काय?
काय करायचं हो ना? हम्म काहीतरी आठवड्याचा पूर्ण अ ठरवून ठेवले ना सोमवार एक, मंगळवार एक, मग बरं पडत अस
हो म्हणजे मेन्यू जर करून ठेवला ना, की सोमवारीच्या करायची दुसऱ्या दिवशी तर मठ करायचे आणि खरं सांगू तर म्हणजे जे आवाज नीट ऐकू येत नाही जे पालेभाज्या आल्या आहेत त्या त्यांच्यामध्ये पण काही रस् आवाज नीट ऐकू येत नाही हम्म आधी कसं मग हम्म हम् आधी कसं मग ते कसं म्हणजे शेतातच म्हणजे शेता जवळ त्यांची घरं राहायची. मग बाहेरची जी त्यांच्या शेतात उगलेली जी भाजीपाला राहायचा तोच ते तोडून घरात आणायचे म्हणजे एक प्रकारे ते सगळं पौष्टिक अन्न खात होते आणि आता ते केमिकल युक्त सगळ भाजीपाला येतोय बाजारात आता तो कसा असतो काय असतो? तो आपल्याना सुद्धा नाही माहिती त्याची कशी म्हणजे कस तो उगवला गेला आहे? त्याच्यावर काय प्रोसेस केली गेली? आपल्याला माहितीच नाही ना आपण किती? त्याला धुतलं, तरी पण मग त्याच्यात काही ना काही म केमिकल्स असतातच. त्यापेक्षा मग जे स्प्राऊट आहेत, तेच चांगले आपले
बरोबर रासायनिक खतांचा वापर केलाय ना त्यामुळे
हम्म.
हा.
काय नाही मस्त होत म सांगा.
हा माझं पण चाललंय रोजच रुटीन.
हो आणि ते कसं आता म्हणजे आहेत ना ऊन पण जास्त पडायला लागलंय.
अगं ते हम्म म्हणजे पूर्ण हे झालंय ना वातावरणच बिघडलंय झाडं वगैरे
हम् आणि त्यामुळे मग अ प्रकृतीला पण हानी होते आणि मेन म्हणजे आपल्याना पण होते. पाण्याचे प्रॉब्लेम, चार दिवसात नळ येतात चार-पाच दिवसात आधी तर एक एका दिवसा आडा नळ यायचे म्हणजे पाण्याचं काही टेन्शनच नाही राहायचं पण अ आता चार दिवसात नळ येतात, मग आता थोड्या दिवसानी मला तरी वाटतं दुष्काळ जर पडला तर आठ दिवसात नळ नक्की येतील. आठ दिवसात नळ येतील, मग आठ दिवसात नळ आल्या म्हणज् जे मग तेवढ्या दिवसाचं पाणी साठवून ठेवायचं तेच आपण पाणी फिल्ट करून एवढं चांगलंय की फिल्टर आहे तर फिल्टर करून आपण पिऊन घेतो. पण जे बिचारे लोकं ज्यांच्याकडे फिल्टर नाहीये मग ते कसं तेच पाणी पितात. म त्यांना आजार होतात, खूप म्हणजे खूप अ विचित्र आहे.
होय ना तेच ते आता कसं अ ज दुष्काळात पडायला लागलाय किंवा पाऊस लेट होतो कि काही ह्या वर्षी मला वाटतंय लेट चालू होऊन, मग लेट म्हणजे दिवाळी पर्यंत चालू राहतो की काय?
हो मला सुद्धा तेच वाटतंय
हम
हम् आणि अ लेट मला म्हणजे ना काही काही लोकं कसं सांगतायत कि इथे इथे जामणा म्हणजे जांभळाचं झाड आहे त्याला बघा, एक जास्त जांभळं लागले तर दुष्काळ पडतो. आंब्याच्या झाडाला ए अ म्हणजे जास्त आंबे आले तर दुष्काळ पडतो पण ते
पण हे खरं तेच हे काय खरं थोडी अस लोकं पण काही पण
हो, हो ना आणि ते कसं ह्या गोष्टीला काय लॉजिक नाहीे कारण की जर नैसर्गाची देण आहे काय लोकं असं म्हणतात की मागच्या वर्षी भरप भरपूर पाऊस झाला होता, त्यामुळे ह्या वर्षी चांगले आंबे आल ले या वर्षी चांगले जामून आले. असं पण असू शकतं. आता कुठली गोष्ट खरी कुठ ली खोटी ते पण आपल्याला माहिती नाही आणि कसं आहे अधिक मास जर आला ना एक महिना वाढतो वाढल्यानंतर मग पाऊस चालू होतो अस तसं पण असू शकतं ना कि हा अधिक मास आहे तेरा महिने येतात. बारा महिन्याच्या जागेवर. तसं होऊन जात मग कधी कधी म्हणजे माझ्या आजीला मी विचारलं तर माझ्या आजी सांगत होती की अधिक मास मध्ये कधी कधी पाऊस उशिराही येतो कारण की अधिक मासचा जो महिना हाय हा एक महिना वाढून जातो आणि हा एक महिना उन्हाळ्यात गीनला जातो म्हणून
हम्म हम हम ह
म्हणून मग उशिरा पाउस येतो, असं पण होऊ शकतं पण आला होता काल आला होता आमच्या इथे पण ऊन पण होता आणि पाऊस
अच्छा
हो, पाऊस म्हणजे एवढा नाही लगातार तो पडला दोन तीन तास असं नाही पण पंधरा वीस मिनिटं होता फक्त
हा ना, वेळेत पाऊस यायायला पाहिजे नाहीतर अग महा काही वाढते पिकं येत नाहीत ना
हो तेच आणि मेन म्हणजे मग शेतकऱ्यांना हम् शेतकऱ्यांना नुकसान होत ते कसं का हम्म हम् बोला बोला
मग महागाई पण वाढते ना थोडी असं होतं
हो आणि ते कस आता शेतकऱ्यांची जी पीक लागवण होती ती तर पाच ते सात ते चौदा जून पर्यंत होऊन जायची पण आता पाऊस उशीरा अस असल्यामुळे मग सरकारने पण सांगितलंय त्यांना की तुम्ही थांबा असं जास्त घाई करू नका तुमच्या पिकाचं नुकसान होईल कारण की त्यांना पाणी तर पाहिजेलच ना पिकांना चांगल्या प्रमाणात तर मग पाऊस पडला तरच ते मग जसं भात आहे भाताला तर खूपच पाणी लागत तांदळाच्या शेतीला तर मग म्हणताय की तुम्ही थांबा थोडं जर चांगला पाऊस पडला तर आम्ही तस तुम्हाला सांगू कि तुम्ही आता लागवण करा तुमच्या जे पण तुम्हाला पेरायच पेरणी करा तुम्ही म्हणजे सरकार पण आपल्या म्हणजे शेतकऱ्यांची तेवढी काळजी घेतय आ कर्ज केली म्हणजे एक प्रकारे ते पण छान
हो ह ना आणि हली एक हे पण येत बघ ह म्हणजे अ क्लायमेटचा अपडेट म्हणजे पाऊस पडेल का वातावरण कस कस राहील आजच म्हणजे ते सांगितलं जात त्याचा चांगला उपयोग होतो शेतीसाठी हणा काही लोकांना बाहेर जाय असत त्याच्यासाठी
हो
म्हणजे व विज्ञानाचे काही चांगले फायदे हा फायदे पण मिळत शेतकऱ्यांना असं
हो चांगले नाही खूपच चांगले फायदे आहेत विज्ञानाचे पण काही लोकांच क त्यांना म्हणजे कत नाही अशा पण गोष्टी आहेत ज्या आपल्या नॉर्मल जीवनात आपण वापरतो पण त्या विज्ञानाने उशीिरा म्हणजे सांगितले तर मग त्याच्यावर पण लोक कस मग आमच्याच गोष्टी आणतय मग विज्ञान मग म्हणून हे जे खेड्यापाड्याचे लोक आहेत ना हे जास्त करून विज्ञा वि विश्वास ठेवत नाही कारण की ऑलरेडी ते ती गोष्ट करताय आणि हे रिसर्च करून मग हे आणतात ना म्हण मग त्यांना विश्वास पडत नाही मग अशी जर एखादी गोष्ट त्यांनी केली की यांच्याकडे ती नाहीय किंवा यांना शेती करायला असेल किंवा काय गोष्टी कराय हो असेल इझी होत असेल मग ते एक्सेप्ट करतात हो ही गोष्ट आम्हाला माहिती नव्हती ही गोष्ट विज्ञानानी सांगितली तर आम्ही नक्कीच ह करू असं
ह बर बर तेच आता तेच सगळे लोक पावसाची वाट पाहतायत कधी पाऊस गेलायच.
हो पण पाऊस पण काय दिसत नाही. त्याच्या सारा ढगाळ वाटत. वाटत नाही. काही की कधी पडेल तो असं.
हो ना हम्म. आता काय हे सगळ्यांनी आपलं म्हणजे. निसर्गाची योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे कचरा पासून. ते असं झाड वगैरे लावायला पाहिजे. बाहेर काच प्लॅस्टिकच पोल्युशन नाही करायला पाहिजे. प्रदूषण त्याच्यामुळे मग निसर्गाचा रास होतोय ना ग.
हो आणि ते कसं कोकण साईड ला बघा तुम्ही आता देवरवरूप म्हणा. रत्नागिरी म्हणा तिथे पाऊस चांगला पडतोय-पडतोय तिथे पाऊस. आणि ना तिथे ना एक. प्रकारे पाऊस ट्रकुन गेला. तिथे थांबून गेला आहे. कारण की तिथे नैसर्गिक रन आ.. वातावरण आहे. छान प्रकारे तिथे समुद्र आहे. तिथे तर झाड झुडप तर अजीब. बात कापत नाही ते लोक. झाडांना जर कापल ना तिथे दंड घेतात ते. म्हणजे अगदी त्यांच एकदम व्यवस्थित आहे. झाड वगैरे कोणी झाडांना हात नाही लावत जास्त करून म्हणजे. कापण वगैरे नसतं तिथे कुठल्याही नारळाचं झाड घ्या. आंबची झाड घ्या. बाग आहेत तिथे मोठी-मोठी ते कधी झाड त्यांना प्रॉब्लेम झाला तरी पण ते झाड नाही कापणार. पण आपल्या इकडचे लोक. थोडसं घर पण बांधायला घेतलं किंवा काही घेतलं तर लगेच झाडं वगैरे कापतात मग त्यामुळेच पावसाला राहणे होते ना.
हो. टीवर अ आता मागे मी एक बातमी वाचली पुण्याची. तिकडे आता म्हणजे आता ठीक हाय. ते डेव्हलपमेंट होतंना रस त्याची वगैरे कामं करायची होती. ते रिंगरोड मग शे कऱ्यांचे किती ते शेत? पण आता ते, म्हणजे कुठतरी प्रगती करण्यासाठी. म्हणून त्यांनी त्येच्यासाठी
हो, पण तुम्ही जेवळी झाड कापली तेवढी लावा सुद्धा मग. तुम्ही जे हा, दुसरीकडे लावा. तुम्ही नका तिकडे लावू तुम्हाला प्रॉब्लेम होतोय तर मग तुम्ही दुसरीकडे लावा. असं पण आहे, पण नाही हो नाहीच सुदरत लोक ते कच आता आमच्या पण घराच्या बाहेर निमचं निमचं झाड आहे मोठं झाड आहे खूप मोठं आहे. तर हे लोक सांगत होते की हे कापण टाकू पावसाळ्यात पडून वगैरे जाईल तर प्रॉब्लेम होईल. पण तेवढं मोठं झाड आहे एकदम दनकट झाड आहे तर ते कस काय पडेल, आणि पडलं पण मग तुम्ही एक काम करा ना त्याला छाटून टाका. त्याची जी पान नाही वरची जी जास्त वाढलेली ती छटून टाका पण कापू नका झाडांना. झाडांना कापल्यामुळे मग ते कस आता माझी आई आहे क्लास वगैरे घेत ते मग क्लास घेत तर मग ती झाडाची उलट छान सावली पडते त्या ओट्यावर मग आता एवढ्या बायांना घरात बस ल्या वर शक्य नाही ओट्यावर बसल्या त्या झाडाच्या खाली तर मग ते म्हणतात छान आहे इथे इथे मोकळी जागा आहे तर आम्हाला कटिंग करायला. किंवा याला सोपं जात. असं तर मग त्यां त्यांच्या जेवळ पण डोकं लावलं त्या दिवशी की नका कापू नका कापू हो लागलेस छाटण्याचे पैसे आम्ही देऊन देतो. जो पण छाटत असेल त्या व्यक्तीला पण मग तुम्ही झाड वगैरे नका कापू.
बरोबर तेच ना. चालेल चल मग ठेवू.
हो हो चालेल चालेल चालेल चाले हो धन्यवाद.
ठेवा.